हॅलो.
हॅलो.
काय चलय?
वर दिसतय.
खंबून ब
करु तूच सहज. काय बोलतेय?
हा.
काय बोलतय.
भूपाल दोरो खाय बदलाला आलेत.
ह दुपारी पण झोपला होतास ना हे मारकी मांजर.
हम्म.
वाटतय तसच.
हा आ.
ते
हो.
तरी पण.
ती रात्री झोपती.
ह ह
कालची.
ते जमलं नाय.
झोपलो रात्री रात्री. ते बारा साडेबारा झोपलो. अ रात्री लिहित होतो ना ते कितीस.
किती टाइम मिळत किती वाजता?
आह
किती वाजता झोपलास
रात्री बारा किंवा पावणे बारा साडेबाराने एवढ वेळ नाही होत जगलो
एवढं लेट खेवळ लेट झोपलास का
हा लेट झोपलो सकाळी उठलो नऊ वाजता
तरी पण झोप नव्हती झाली
नाही झालं
अवस्था सस
सकाळी उद असंच फल्लू
डायरेक्ट झोलास
बोललो किती एक तास उटीन दिल्ली
हम्म
बोला एक तास जरा आराम घेन न तर लिया घेन लहान फसला
एक तास डायरेक्ट संध्याकाळी झाले असेल ना
हो आ आग मुंदे गेला आणि झोपलो तसत
सू तुझ्या पद्धतीने उद ना जायचे
कमी नाही आहे तर जेवलं का
हम्म
जेवलास का
जलग
हम्मम् हा ह नरलेत माझू मीकडे रुमर जाणार नाही रूम होती का जाणार आम्हाला जायचंय गावात घरीयला गावात घरी गेयला जायचंय कशीरयला लागली
हम्म
मम्मीच्यान बायसे पण शिर आहे माझं नाही वेन दिसते
शहीतवाला भमा मारता
का नंतर नेन मी
हॉसपॉट सडलाय डावलड ढ कायल ते कद्याक एव एवढ जादा हिबर
हम
वाट लावली मी नाही नीट विचारलं दोडे एक एक लाईन जास्त आलीस
समजलं काय
आता हे मी नव्हत आला हं हं मी आताच नव्हत
एक चुकला की दोन बीज टाकून द्यायचे
म काय पूर्ण- फुकटच गेलं ते धरतीच्या अंदाजान हम्म
एक पेज चुकलं की दोन एक्स्ट्रा पेज टाकून द्यायचे.
तेल इथ घेतय फक्त चार टाईप ते
इन्वेस्टियसन फाडशील पेज
आपण फुकट जाणार असं वाटतंय मला शंभर टक्के फुकट जायला हां केवढी जागा आहे ही आणि ही एव् वढी जागा सोडतेस तू इथं
अ तू
काय इथं काय झाला तर रॅशनली लिहायचं आहे एवढी जागा झोपायचं आहे बघतोय ना मला लिहायला पाहिजेत ओ. मागच्या साईडला व्यवस्थित आखा इथं तर कर मार लाईनच सांगता मार्किंग करून घे. का एवढी
इथं कुणी आस पास ना!
हाय तनु काय? हो
त पाठपुठ करून घ्यायचं न्हाई ना सगळं?
काय बोलते
आ आपल्याला सगळीकडच पाठपुठ लिहायचं ना आता. यह झिंदगी हम्म हम्म
पाच पेज लगेच आज बघ होणार आहे आता कशाला
हॅलो जो हॅलो हॅलो हॅलो हमको रेंज नहीे हे
रेंज नाही आहे नाही रेंज एक काढी आहे फक्त दोन मिट काढ कशे तरी अग हा आणि ह्या आहेत ना हना दोन हना कमी ठेवा हे पहिले शेवटचे दोन आणि पहिले दोन त्यांना कमी